ये संजू. संजू, हॅलो होय, हा बोल कि गं.
कशी आहेस म्हटलं?
हा, मी बरी हाय तू?
मी पण मस्त हाय बघ, काल तुमच्या घरी पुरणपोळी केली होती, असं आई सांगितली होती. खरंच का ग?
तेवाच हाय, हो गं. हह.
एकच मिनिट हा, मम्मीला चष्मा हवा आमच्या.
ऑफीसमध्ये जाणारी असणार मग
हा काय म्हणत होतीस?
हा तूच काय त्यो पुरण पोळीबद्दल असणार.
हा अगं तुमच्या घरी काल पूरणपोळी केली होती. असं म्हजे आई मला सांगितली होती.
देवा, देवा.
यो मरात आहे का, पोलीसवाणी. पाठव. पाठल कि परत. होय पुरणपोळी केलीती, पुरणपोळीच काय तर बोलत होतीस ना, होय केलती की.
हा गं मला पुरणपोळी खूप आवडते, पण ती कशी बनवायची? मला अजिबात माहित नाही, तु मला सविस्तर सांगशील का?
हो, येतंय. पुरणपोळी बनवायला थोडा वेळ लागतो, पण योग्य पद्धतीने केली तर खुप खूपच चविष्ट बनते.
सर्वप्रथम कोणते साहित्य लागते?
बरं मी तुला, तुला. अ, पुरणपोळी कशी करायची माहित नाहीये ना, मी सांगते.
हा, हा नोटडाऊन करत आहे मी, बोल तु.
बरं, पुरणपोळीसाठी मुख्य साहित्य म्हणजे चणाडाळ, गूळ गव्हाचं पीठ किंवा मैदा, वेलची पूड, जायफळ पूड हळद, थोडं मीठ, तेल किंवा घरात तूप असेल तर तूप.
चणाडाळ किती घ्यावी मग?
चनाडाळ. समजा, जर चार -पाच जणांसाठी पुरणपोळ्या करणार असशील. तर दोन कप चणा डाळ बास होईल तुझ्यासाठी.
त्या नंतर काय करायचं?
हं मग चनाडाळ स्वच्छ धुऊून घे. नंतर कुकरमध्ये पाण्यासोबत मऊ होईपर्यंत ते शिजव नीट.
हा किती शिट्ट्या घ्याव्यात?
साधारणपणे चार पाच शिट्या पुरेशा आहेत कारण डाळ चांगली शिजली की. खूप चांगलं होतं.
हा हा मग शिजलेली डाळ लगेच वापरायची का.
हो नाही आधी तीच्यातलं जास्त पाणी काढून घ्यायचं. ते पाणी फेकायचं नाही जर पाणी ते ठेवून घ्यायचं. तेच पाणी आपण कटाची आमटी करण्यासाठी पण बनवू शकतो.
ह झाल म्हणजे काहीही वायाला जात नाही.
अगदी बरोबर, आता शिजलेल्या डाळीत किसलेला गुळ घालायचा.
गुळ किती घ्यायचा मग?
गूळ तू किती डाळ घे घेणार आहेस ना. तेवढाच गुळ घ्यायचा त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतेस कारण गुळ. पुढत पुरणपोळी छान लागते ना. म्हणजे जसं तुम्हाला तुमच्या घरात गोड जास्त आवडत असेल किंवा. नाही आवडत तर तू कमी जास्त करून घालू शकतेस. आता आमच्या घरात सगळे गोड खातात त्यामुळे मी जरा जास्तच गुळ घालते.
पुढे?
मग डाळ आणि गुळ. अ म्हणजे सतत हलवत राहायचं ते शिजवायचं पूर्ण. आणि गूळ पूर्णपणे विरघळला की मिश्रण घट्ट म्हणजे घट्ट होतय ते लगेच.
हा त्यात वेलची पूड कधी घालायची मग?
मिश्रण घट्ट झालं कणी मग वेलची पूड थोडी जायफळ. जायफळ पूड घालायच त्यामुळे सुगंध. वास चव वगैरे छान येते त्यामुळे खायला पण चविष्ट लागते एकदम.
हा हेच पुरण तयार झालं का?
हो पण ते गुळगुळीत करण्यासाठी पूरणयंत्र ते. अ म्हणजे वापरल जातं त्यामुळे पुरण ते मऊ होतं.
हा हा आता मग पोळीचं पीठ कसं मळायच?
यातलं असं कुठं गेलं? हं अ पीठ म्हणलीस ना? हा ते पहिलं गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ घ्यायचं जर. दोन्ही जरा मिक्स घेतलीस तरी ते खूप छान फुगायला मदत होते. त्यात चिमूटभर जरा मीठ. हळद थोडं तेल घालून जरा ते पीठ मळुन घ्यायचं. एकदम मऊ होपर्यंत जर एकदम मऊ आणि घट्ट पण नाही मिीडियम मळून घ्यायचं.
पिठ लगेच वापरायच.
नाही नाही ते अर्धा तास झाकून ठेवायचं त्यामुळे पीठ मऊ होतं आणि ते. अ एकदम भिजलं ना पिठ त्यामुळे. मग लाटायला पण सोपं जातं.
हा मग आता पुरणपोळी करताना काय काय काळजी घ्यावी?
काळजी, बर. आधी छोटा गोळा कर, त्यात छोटी पुरी लाटायची. त्यात पुरण भरायचं- आणि सर्व बाजूने ते बंद करायच, तू मोदक करतेला बघितलेस का?
हा, हो बघितली ना.
सेम तस करायचं, पहिलं लाटून घ्यायचं, त्यात पुरण भरायचं- आणि मग ते अ परत गोळा बनवायचा. हा, तस करायचं.
हलक्या हाताने लाटायचं काय?
हो, हलक्या हाताने लाटायचं, जरा तेल, तेल, तेलाच्या पोळी करणाऱ्यासनी- तेल लावायचं खूप, पिठाच असल्यास तर खूप पीठ लावायचं. त्यानंतर अ.. हा जर तू जोरात लाटलीस, तर ते पुरण बाहेर येऊ शकत.
हा, हा, मग भाजताना काय करायचं का?
भासताना अ गरम- तव्यावर दोन्ही बाजूंना भाजायचं. नंतर अ तूप लावायचं त्याच्यावर.
छान लागते ना
हो, तूप असलं की, खूप पुरणपोळी छान लागते आणि तिची चव- उत्तम होते. अ पण मी तूप घालत नाही, कारण मला आवडत नाही ना. त्यामुळे, मी घरच्यांना कोणालाच खाऊ देत नाही.
काय म्हणलीस?
कोणत्या सणाला जास्त पुरणपोळी बनवली जाते? म्हणलं.
पुरणपोळी तशी सगळ्याच जणाला बनवतात. जस कि, जास्त करून होळी किंवा गुढीपाडवा, - दिवाळीत. तर, खूप असे म्हणजे जे शुभ प्रसंगी आहे ना- त्यामुळे पुरणपोळी आवर्जून बनवले जाते.
हा, हा, सुरुवातीला पुरणपोळी कोणत्या सणाला बनवतात.
सुरुवातीला, जर तू पहिल्यांदाच पुरणपोळी करत असशील ना- तर त्यात डाळ जास्त- स्त शिजते किंवा पुरण ते पातळ होत्यात किंवा पीठ घट्ट मळले- घट्ट मळले जाते किंवा एकदम मऊ होते, त्यामुळे ते पू अ.. - पोळी नीटच होत नाही, त्यामुळे- ह्या चुका टाळल्या की, पुरणपोळी योग्य बनते.
हा, हा, मग पुरणपोळीसोबत काय वाढतात आणखी?
पोळी सोबत जसं, ते आता प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार असत. एकेकांना पुरणपोळीसोबत जास्त तूप किंवा दूध किंवा कटाची आमटी- असं काही पण आवडतात, त्यामुळे- काही जण दुधासोबत, काही जण आमटी सोबत पण खातात. त्यामुळे ते तुमच्या आवडीनुसार तू खाऊ शकतेस.
हा हा मला वाटतं पुढच्या आठवड्यात मी आईसोबत नक्की पुरणपोळी बनव हा, हा.
हो जरूर. सुरुवातीला थोडा सराव करावा लागेल, पण नंतर तुला जमेल. एकदा जमलं ना, मग काही टेन्शन नाही.
हा हा. आज तू इतक्या छान पद्धतीने प्रत्येक टप्पा समजावून सांगितला की, आता माझा आत्मविश्वास आलाय.
हो मला पण आनंद झाला. स्वयंपाक ही एक कला आहे. संयम, स्वच्छता योग्य पद्धत पाळली. तर कोणतीही रेसिपी उत्तम तम बनते. तस मी खूप स्वंयपाक पाक करत नाही. पण मला तू विचारलेस ना कस करायच त्यामुळे मी तुला सांगून मला खूप आनंद झाला.
हा हा. आज मला पुरणपोळी बनवायची संपूर्ण कृती समजली.
हो. मग पुढच्या वेळी तू पुरणपोळी बनवशील, आणि मला खायला बोलवशील ना.
नक्की. तू यायचं.
तू बोलवलस तर नक्की येईन मी.
चालतंय
हं. तुला आणि कोणती रेसिपी लागणार आहे का?
अ मी कळवते नंतर. आता पुरणपोळी बनवून पुरणपोळी बनवू- ते कसं वाटत बघते. आणि आणखीन काय मदत लागली तर मग करते कॉल तुला.
हम्म. पुरणपोळी ज्या दिवशी करणार आहेस ना त्या दिवशी सगळं तयारी कर. जर काही प्रॉब्लेम आला, असं काहीतरी वाटलं तर मला लगेच कॉल कर. मी एनी टाईम अवेलेबल असेल.
हम्म हम्म. म्हणजे आता पुढे रक्षाबंधन आहे ना, मग माझ्या भावाला पण खूप आवडते पुरणपोळी. मग एक स्पेशल सरप्राईज म्हणून मग मी बनवेन.
हो नक्की. आणि केलीच की मला नक्की बोलाव हं.
उगा बोलती म्हणून
बरं, बरं. बाय, बाय.
हं. ठेवते, ठेवते.
हा हा चालेल.